घरी पप्पा दहा मिनटं न दहा सेकंड झालती. जा झाडून- झुडून घे. अभ्यास- बिब्यास कर.
असं बोलायच का काही? का नुसत आपापलं धरू.
काही बी बोलना त्याच्यात. बोल काहीतरी.
काय बोलू?
काय बोलू? जेवण झालं का?
नाइ ना.
मग? हा.
कधी?
काय करून राहिली? करून घे पटकन.
तू करू लाग न, इ इकडं. आता लगेच. मग करु लागाले ये ना. सगळ आवरल्यावर येतो का?
हम्म.
आं.
करना मग
ह तू तर म्हणला येतो मी.
हा करत राय. त्याला काय झालं, स गेलाय का फक्त खालचं,, हम्म. हे तर पारायच तर धुमशलधामशल वाटेतते,, खड्या खुड्यात ते कस बुट हैत खाली हा, अ सोड रं ते अशे वरच्या कामासाठी येते घालाला
पंधरा मिनटं.
आंऽऽ अच्छा.
अं.